हॅलो हा ते कट झाला कॉल काय म्हणल होतं आता
हा अअ येत य पाणी असं काही नाही बोर आहे सरकारी खाजगी
हं हं मग ते पाणीच पुरतंय
हा पुरतय पुरतय निवांत जातय पाणी हम काय म्हणतेस आणि
ते ते बोर हाय
हो म्हणजे कस आहे त कोण म्हणजे जास्त कोणाचं हे असेल ते नी घ्याय
म्हणजे परिस्थितीनुसार.
हा परि ज्यांनी ज्यांनी घेतल्यात कनी स्वतः बोर त्यांच हायसोड. तेन असं काय नाइ देत्यात पण एकमेकासनी.
त्यात का दुसरे ना एकमेकांना देतात. एकमेकांना देतात पाणी.
होय देत्यात देत्यात.
अहहह. बाकी हाइत सगळे व्यवस्थित.
हमम पाण्याचा प्राॅब्लेम नाही काय तेवढ चालू करत्या तासभर देतेस. सगळ्यांना पाणी
हम ह आमच्याकडे रोज पाणी असतय खरं पंधरा -वीस मिनिटं असतय पाणी रोज. होय. रोज असतय खरं पंधरा - वीस मिनट. तर
मग तेच तेच की का आमच्याकडे चार दिवस येतय खरं दोन तास घळघळीत कसं पण भरा.
हा हा भरपूर पाणी असतय मग तुमच्याकडे की अम मग पाणीतेन आण तुम्ही अवरत अशीला सगळं मग.
एकदम चार दिवसानी येते मग सगळंच घासायला लागतय.
तर का रोज इतर येऊन चालतयते रोजच्या रोज हो मग कायम वर्षभर चार्जेस. पण पाण्यात ते काये
कायमचं जस आम्ही जन्मलयं तसा इथं हेच हाय बघ. तसच हाय ते होय तसच कायमचं. चालत आलयं ते.
ह हा ह हा
ते हं स्वयंपाक आवरलीस.
आवरायल. हम् तुमचं आवरलं का?
माझ्या भाकरी करणार आहे अजून मी पण. त्या म्हणले हो तर तुझा कॉल आला.
ह ह ते नव्हे पिट - - ीची रेसिपी कोणत्या कोणत्या सांगा की काय तर. पिठी हाय शिल्लक घरात भरत्या. आणलेली हो.
मीन तीटी पासन ब मखमली पुऱ्या म्हणून तुला माहित असतील काय गोड जर गोड पाहिजे असेल तर.
हा!
मखमलीपुरी म्हणून असते बघ ते गोड मध्ये असते ह मखमलीपुरी काय करायच पिट्टी घ्यायची तुला एक किलो करायच असेल तर, एक किलो जर पिट्टी असेल तर, एक किलो पिटी घ्यायची ह. हा! म एक किलो पिट थोडासा रवा घालायचा थोडा म्हणजे किती? एक मिनीमम एक मूट बर. एक किलो पिटीत एक मूठ भर रवा घेतलीस तरी चालतय. हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो